अ काय चाललं तुमचं, काय चाललं म्हंटलं?
व्यवस्थित आहे म्हटलं, तुमचं वालं काय चाललं?
आमचं पण व्यवस्थितए.
हो का?
पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे?
गेला पाऊस.
गेला पाऊस, हो.
पाऊस दोन दिवस आला होता तो, पाहुणा म्हणून.
पाहुणा होता का?
हम्म, दोन दिवस आला होता तो, त्याला करमत नव् तना ओ येऊन गेला मग तो, आपल्याकडे.
हा, गारा पण होत्या का तिकडं?
मग होत्या, तुमच्याकडं?
आमच्याकडं पण होत्या ना थोड्या थोड्या, हम्म.
आमच्या इकडे, तिकडे जास्त पडले म्हणं नागपूर, कोठरं.
हा, तिकडं जास्त पडल्या.
काय झालं? काय नाही मध्ये काम करते.
हा हा. कसलं काम करता?
उमेदाब्यामध्ये मी कृषीच्या हिथं, कृषीचं घेत पद आहे मला, एक मिनटं ह्याला घेशील का? हिरो.
हं.
पिशवी घेऊन या, हं. हं? तू का सांग, मग काय तुम्ही घेऊन या, हां बोला‌.
तुळशी सगीच, काम करता का?
हो.
हम्, मग शतीक्, शेती विषयी माहिती, सांगता म.
हो हो.
हम्म, मुलं किती येत?
मला का? अ एक मुलगा आणि एक मुलगी.
हम्म,, मोठे ये का, छोटेय?
नाही ओ, मोठय एक मुलगी पाचवीला, जाते
हं.
मुलगा दुसरीला, जातो ना माझा.
हम् हम, लहानच परिवार ये माझं.
हो, लहान ये अजून.
ह.
काय करता मग? होईन हळू-हळू, मोठे होता सर्वे त, आहे क् नही?
म, सर्व त मोठे च, होत
ती मांजर बाहेर काढ, तू खायला बस.
लहान पोरं राहिले, म्हणजे त्रासच वाढतो.
हम्म, जेव. अस चला तो घेऊन जावो काओ? बोला ना.
मोठेही झाले, तरी त्रासच, लहानही राहिला, तरी त्रासच ये.